हॅलो हां बोला?
हॅलो.
बोल बोला नां. हॅलो. हां येतोय बोला. हों नायी येत नाहीयं नयी येते हां आता येतोय आता आता येतोय आता येतोय हां बोला?
झाड कसयं ना ते झाड जुड
म्हंजे कसाय का
काय?
नायी हों हों झाले नां झाले नां झाले नां
सायंकाळची
हों करायचीयं अजून मुलांचा अभ्यास घ्येयचाय मग करेल आता असं.
ह सा
हों
हों आता उद्या उद्या शाळा
हों.
आयकू येतं का?
हों हों येतेयं येतयं.
हां सकाळी शाळायं, म आत्ता लेकरांची.
हुं. मं उद्यापासून र परत रोजचां दिवस आपला चालू होतो म नवीन. शाळेचा अशं
हॅलो आवाज येतोयं का?
हां हां येतोय, तुम्हाला येतोय का माझा?
माझा येतोय का तुम्हाला?
तें
नयी येतोयं का माझा तुम्हाला?
बोला.
हां तेच म्हंटलं येतोयं का असं?
हों आत्ता येतयं बघा निवर्कस प्रोब्लेम आहे काय? हुं. नाईटस् सकाळच मग, टिफिनच काय म्हणतो लेकरांसाठी?
आं चांगलंयं ना टिफिनच आता बघू आता उद्या देऊ आता. उ हे काय म्हणतात,, भाज्या घातलेले आप्पे. गाजर, बीट परत हे कांदा टमॅटो असे मिक्स करून, आप्यांच्या पिठामध्ये घालायचे, मंग आप्पे करून द्यायचे मुलांना. असं पौष्टिक पण होतात, भाज्या पण खाल्ल्या जातात त्याच्याने. नसं, तुम्ही काय देणार?
नाही माझा आता पोळी भाजीचाच राहते., हा. पोडी भाजीस
हो तेच तर, आता आमचा मुलगा लहान आहे ना अजून. त्याचामुळे तो हे दे ते दे करतो मग, असं त्याच्या आवडीचे पदार्थ देते मी.
हो बरोबर,, म, नाही आता मी पोळी भाजीस देते मुलींना
हां हां.
सुखीवाली नाही का.
हो.
हम्म. इकडे आमच्याकडे खूप गर्मी होतय.
हम्म.
गरमी म्हटलं भरपूर होतय म्हटलं इक
हो हो ते तर आहेच.
हम्म.
नसत अजून
अजून आता तोच विचार सायंकाळचं काय बनवायचं?
हो रोज तोज असतो. रोजचा तोच असतो आपल्याला विचार काय करावा.
सकाळी काय सायंकाळी काय,, हम्म.
ह स
तेस्त तर, हम्म. श्रावण सोमवार कधीपासून आहेत?
हं बघावं लागेल, अजून तर आजची एकादशी अजून दहा बारा दिवसांनी असेल. नसं
अ एक एखाद्याशी मग, इकडे दहा बारा दिवस राहते वाटते, नाही गं कॅलेंडरवर दाखवत नाही वाटते हो ना.
हो दाखवता.
नाही हो नाही दाखवत, देऊनच नाही राहतं. न आषाढी, म्हणजे हे आखाडी आहे म्हणून, ते पाच दिवसांनी होते वाटते एकादशीच्या नंतर.
हा,, नाही दाखवता ना ते अ किवा यथे श्रावण सोमवार. आमोश्याानंतर द राहतं ना ते
हो का.
हो.
ह मला नाही माहित होतं ते अमावस्येच्या नंतर
हूं... तेच तर. हूं....
ह...
अमावस्येच्या नंतर राहते नाही काय? हं....
असं.. हं..
मग राखी पौर्णिमा वगैरे जाताय का मग गावाकडे आईकडे? वगैरे पौर्णिमे ला राखी पौर्णिमेला.. रक्षा
हो रक्षाबंधन मग भावाचं किती छान आहे तो सण रक्षा रक्षा बंधन हे की नाही. असं भाऊच आपलं रक्षण करतो ना.
हं... हा... मग असं मिठाई वगैरे बन--नाही. नाही जाते ना, मी पण जाते. मी पण, मग असं काही बनवून नेत ता का मग भावाला किंवा असं मग दुकानातून असं असं घेता?
हो मी रव्याचे लाडू वगैरे बनवून घेऊन जाते. गुलाबजाम वगैरे हे असं करत असते घरी.
हा.. हा.. हा..
हो.
मंग काहीं नाही हो असं म कसं आपण जातो मग पेढे वगैरे ते पण नेतो असं, है की नही.
हं...
अस्स हं
छान वाटते हो ना? थोडं दोन मग राहतां का दोन -तीन दिवस असं मुक्कामी की वापस परत.
हो हो. नाही दोन दिवस जातो आम्ही, मग येतो असं. हुं हो तेच त असं
कधी मग नाही जात मग माझी लहाण बहिण बांध
हं...
धुन घेते.
हा, हा.
ट्टी वगैरे राहिली तर जाते, असे सुट्टी नाही राहत मग मुलांना शाळे त्यात तुमचं लहान बाळ आहे, काही नाही जाऊन येऊ शकता. माझी मोठी आहेत ना, सुट्या नाही जमत.
हु.. हुं..
त्याच्याने म्हणून मग आम्ही गेलं तर जातो, नाहीतर मग लहान बहिणीला म्हणतो बांधून टाक. हं.. ती बांधून देते हा.
हे पहा पावसाचा आवाज येतोय का तुम्हाला? खूप पाऊस चालूय, सतत सतत पाऊस चालूय आमच्याकडे.
हो का, आमच्या इकडे तर इतकी गरमी होतंय ना असं खूपस, हाच हम् इकडे पाऊसच नाही आहे.
हो,
स्त असं, गरम गरम असं उन्हाळ्यात कसं वाटतंय तसं आहे. त्र वातावरण आज पाऊस आला, थोडं बरं वाटत थंड थंड. नाही का, तर पावसाच काही नामोनिशाण नाहीये आमच्याकडे.
हो, तेच तं त्याच्यामुळे, आमच्याकडे सं, हो सर इतकी थंडी वाजते असं होतंय, मला.
मग हिवाळ्यात कसं? हिवाळ्यातये तर भरपूर थंडी वाटत असेल ना?
हो हो, शेती वगैरे ना आमच्या साईडला, तर मग याच्यामुळे खूप थंडी वगैरे वाजते.
एनीटाइम स्वेटर, हात मोजे, सॉक्स वगैरे नाही का. लावूनच राहावं लागत असल तुम्हाला.
हो
ना अजून पुन्हा ते स्टाईलचं घर म्हटलं तर अजून थंडी वाजतेहो हो ना
हो
हम्म, खूपच थन हम्म ऊन वगैरे नाही लागत तर मग तुमच्या इकडे जास्त म्हणजे, घरी वगैरे
नाही लागतं, पण मग आता कसं पावसाळ्यात चालू आहे ना मग गारवा तर जाणवतच ना आपल्याला घरात. असं म्हणते मी.
हम्म, नाही नाही हिवाळ्यामध्ये म्हणत असं ते बाहेर वगैरे बसू शकता का म्हटलं उन्हाळ्यात, हिवाळ्यात सांगण्यामध्ये वैगरे, हम्म हम्म हम् तेच तर
हा
माझ्या मुली मस्त खेळत आहेत आता आज ड्रॉइंग बनवल्या दिवसभर, माझ्या मुली कुठला, ड्रॉइंग ड्रॉइंग बनवल्या आहेत मस्त आणि आता खेळत अ खेळत आहेत. खाली वर वरती खाली वर खाली जात ते वरती येत जाते, खेळतेेत आता. ड्रॉइंगचा बहुत, खूपच शौक आहे मुलींना हूं, ड्रॉईंग करत बसत्यात. पेपर पेज, खर्च करणे ड्रॉइंग काढणे, तोच काम आहे त्यांचा सुट्टीच्या दिवशी हा, नाही टिव्ही बघणं
हो तेच तर
कार्टून तुमचं बाळ पाहते की नाही कार्टून
बघत थोडा पार काही मोबाईल काही असं खेळतो.
हा हा आमच्या घरी तर ते सीजनच लागून राहते. कार्टूनमध्ये सिंचान पाहत बसत्यात मुली. तारक मेहता सीनच्यांन
हो हो तेच तर
हम्म तारक मेहता हे छान वाटते कॉमेडी हाय. टीव्हीतले म्हंटल चांगले वाटतात बघायसाठी तुम्ही बगता की नाय.
हो हो छान आहे ना ते पण मुलानां दाखवण्यासारखं ये.
हो मी तसच तारक मेहता बघते एखादी मन वागली तर सिरियल नाही तर मग. काही नाही
हम
काम च करा.
हम्म हम्
दिवस भर काम. आता सायंकाळ झाली आता सायंकाळ जेवणाची तयारी.
हां ठेवू का म.
हो हो
हम्म